सतरा
जलाल सल
नाही पोलं मंत्री न तिथं का! देवाचा जरा कार्यक्रम होता, तिथं गेलेली. शाळेला दोघं दोघं गेलेले नाही!
ह! ! हा! हा! हा! ह! ! आत्ता जर आमच्याकड ऊन कमी, आल्याने आबाळ आल्यासार झाले पण पाऊस पडणार नाही, थोडा शंभर टक्के! पास नाही पडणार जरा वा ऊन गेले फक्त हा!
होन साड दपूर नान पडे!
होच की आमच्याकडे पण तेच आहे त तुमच्याकडे, कोकण भागात झाडे फडे असल्या पाऊस पडायला पाहिजे!
ब पाऊस पडला तर ना? माणस ज मग अवघडा आहे माणसांचं जगायचं!
नाहीतर काय तिकडं पाणी तर नस चावीलं रोज, येते पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही!
पाणी आता कमी आलंय, म्हणतोय मी! हो! गेला.
हॅलो! !
उघड्याच पाणी, असल्यामुळे येतय तर आता येत नाही!
हम! !
कमी झालेय आता पाऊसच नाही, आणि किती दिवशी येणार सांगा की?
असं झाले का?
व झोपलं का! काय हा ह! ! तुमच्याकडं हाय नव्हं?
हाय पाणी पण एक दिवस येत नाय, सोमवारचं येत नाय, कधी मंगळवारचं येत नाय, असं होतंय.
काय?
पण चावीचंच पाणीयं. आम्हाला दुसरं कुठलं पाणी नाहीयं. मग बोर फिल्टरचं ते बाटलीचं असते ना एक कॉइन टाकून आणायचं, ते पाणी.
चार.
होय ते आणते. मग पाणी एखादे वेळेस चावीत नाही आलं की, तेच आणाय लागतेयं.
तुम्ही असं पोरांच्या नावानं, एल आय सी पण काढलाय?
नाय अवो, ते ए नाय भर मधे मग कोल्हापुरात आलेलं, ते एल आय सी नं घोटाळा केलाय, एकोणीस कोटीचा. होय, परवाचं न्यूजला तेनं आलेलं. ते काय नाही केलं आणि ते कसं केलं तर, तू विरू शाळेला पेन नेलतास का नी? कुटं? शाळेत? काल न्हेलेलास कनाई? ते बघूयात.
काय झालं, पेन घावंना झाला.
हा, पेन बघा की, दररोज एक एक द्यायला लागत्यात.
अ
दररोज अभ्यास करायचा अब्यास करायचा पत्त्या नाय, तर जात्यात तेनं. होय.
कुटं जात्यात बरं पेनं?
विराज, फोन चालू आहे की, जरा शांत बस. देतो शांत बस. हॅलो!
हां बोला की.
मुलंही शांत बसतात का बघा की, फोनवर बोलतोय तरी जास्तचं पुढं. ऑफिसला चालली काय? ए, पेन हाय इकडं ये, देतो ये, शिशपेन्सिल देतो. शिस पेन्सिल. पेन नाही, विच्यारून ये जा, जा मग. हूं. पेन हाय ती नको झालाय. तेच्यात ती रिफिल असत्या ती पाहिजे झालीया.
आसं झालेयं वय. म आणि मग तुम च्याकडं, तुमच्या गावच्या यात्रा तून कधी असता?
आमच्या भोगंमरीची अशी यात्रा नसते अवं कदी. आता हे माही म्हणून असत्या. ते कसं नॉनव्हेज, बकऱ्याचं मटण हे घेऊन कसं त्यात ते करत्यात. आमची यात्रा अशी कधी नसती आवो.
मग माही म्हणजे काय असतंय ते?
माही म्हणजे तेच की अ, मटण आणून पावण्यासनी ते जेवण करून बोलवायचं.
म्हणजे मग ते भरतयं व्हय, पाळणा असायचा नाहीतर ते यात्रा भरल्यासारखं.
कायच नाय फक्त जेवण तेनं, बाकी काय नाय. आमची जशी कुंभोजची भरत्या कनी, तसं काय नाय.
नाय का.
नाय वय.
कुंभज मध्ये कुठं रहायलाय तुम्ही?
कुंभोज मध्ये इंदिरा नगर माळ घा
तिथ गावात राहणार गावात आहे का? माळ गाला.
हम्म हा कधी गेलता तुम्ही कुंभोज मध्ये?
कोळी मळ्यात हाय राहायला. हम् गेलेलो की माझी मै त्रिन तिथं दिल्या कोळी मळ्यात हाय. तुम्हाला माहित हाय मळा?
मळा माहिताय की, माहिताय कोळी मळा.
हा तिथं दिल्या . हा बघा. रानात घर हाय . तिच्या नवऱ्याचं नाव लख्खन कोळी हाय.
लख्खन कोळी व्हय.
हा
तुमची मैत्रिण काय ती.
हा तुम्ही ओळखताय?
हा बघितलोय मी असं पण आता बरेच वर्ष झालं बघाय नाही. कारण तिकडच आम च्या आजींच भावाचं शेत नाही तिकडं आम्ही कधीतरी जायचो तो.
बर बर
आणि तिथनच आमच्या शे आमच्या हा होत कि आता लग्न झाल्यापासन नाही.
हा हा हा हां बस तिथ माझी मैत्रीण आहे ना. तुम्ही सारखं कुंभोज म्हणताय म्हणतान मी यात्रेला तर मग उरसाला गेलेलो कोंबोज- अच्छा. जेवायलाच फक्त यात्रेत काय जाणं झाल नाही देवाला. जेऊन मग घरीच वेळ झालता नाही.
हा
असं म्हणून घरी आलो.
हा हा
मग मला वाटलं तुम्ही तिथंच कुठे राहायला हाईसा काय? तिच्या घरा जवळ म्हणतान विचारलो.
तिथन आमच्या दारातनच जात्यात. तिकड शेताकड सोडा म्हणजे भरपूर ठिकाणी वाटा. सगळी असून आमच्या इथनच जात्यात तिथन.
ह हा हा ते असं हाय की खराब रस्ता हाय.
हा न्हव पाण्याची टाकी आहे बघा तिथं रात्रीच गेलतासा व्हय हा होय खराब रस्ताय तिकड व होय, होय मळ्यातलंच ते
हा लई खराब रस्ता आहेय.
हा हा
त्या
ह हां खड्डा येतोय.
खरंच लई खड्डे लई खराब रस्ता
हं हं हं हं होय रानातलं तिकडं ओ हो
म्हटलं तिला परत कधी तुझ्या घरला येणार नाही. म्हणून सांगितलय.
होय तुमची काय? क्लासमेंट व्हय. तेे म्हणायचा माह्यापेक्षा ती पेन देतो थांब. हं हम ह
त्याला द्या क एकदाचा पेन. लई अभ्यास करणार आहे. तो
झालं का? आता नवीन पेन नको झालाय, पेनाच बॉक्स आणून ठेवलायवं. अहो अस लागत्यात सारखं मला पण अन त्यांना पण
ते नको झालंय. ते पाचवाला याच्यामध्ये रिफिल असतात का नाही, ते पाहिजे दररोज एक घालवत्यात आणि पाचवाल पेन, पाच ला पण नाही. बघा की, सात ला झालेत ती पेन आता आमच्याकड सात रुपयेला.
हं, पण ते ते कशाला पाहिजेलं आता?
ते आता कुणाष्टव कशाला पाहिजे झालंय? आणि खरं आणलं ह्यो कुठं पेन मागतोय.
अगं भई!
जरा फोनवर बोलतो शांत बस. मग दे की! दूध पी की देतो दूध पे. गणपती देतो देतो दूध पी दूध पी. सुट्ट पाहिजे, नाहीत बाबांच्याकड बाबा दे की, हं हं हं - पच, हॅलो.
हां बोला की,
भांडतोय बाबांच्यासंग आणि बाबांच्याकड आता पैसे मागाय गेलाय. हं हां हां. बाबा म्हणतात, त्याला बाबासनी म्हणतोय चहा देणार नाही. तुम्हाला पुन्हा कधीच हं
असं बापरे! हं हं हं.
लई वांड हाय. लई बोलतोय काय पण?
हां. लहान आहे तो का?
होय -होय लहान आहे तो!
हां हां हां. आणि मोठा शांत हाय का?
तो मोठा शांत हाय. होय मोठा शांत, बायको हाय कॅन्सल करायची. मोठ्याच काय नसतं.
शांत हाय खरं, तो जरा आजारी हाय म्हणत होता. त्याच्याकड लक्ष द्या.
होय होय.
अंगावर पाडू नका अजिबात!
नाही नाही. आजी कवा चहा प्यायला?
त्यो ओ लहान मुलांना सोसत नाही काय? वेळ गेल्यानंतर वि चार करून पण उपयोग नाही.
होय.
आधीच एखाद खाऊ काय? मुलं हे होत्यात हो हे गरीब आहे हो, ते बारकं कसं वांड हाय! हे गरीब आहे.
हं. त्याच्यामुळं जर ला जरा आमचा पण थोरला मुलगा शांत आहे. धाकटी मुलगी आहे ती लई आगाऊपणा करत्या. त्याला दाडरोप करत्या. हा.
होय. अं हं हं हं.
हं, मुलगी हाय ती लई वांडपणा करत्या.
होय. लहान मुलं वांडच असत्यात, ओ लाडकी असत्यात
हं, दोन ह्याचात मुलगी हाय म्हणून जास्त लाड केलाय घरात मुलगी नाहीच. सासूबाईंना ननंद ना म्हणजे मुलगी नाय नाही. नणंद नाही, दिरचं आहेत धाकटे एक. अजून त्यांचं बघाय लागलोय, झालेलं नाही अजुन.
हा
त्यच्यामुळं पोरगीचं लाड करत्यात, लई आगाऊपणा करू बसल्यात बसत्यात.
पेल्््् थांब ते पित्त म्हणते थांब.
खरं शाळेला काय जातात ते एक दम नाही होय,. होय
हूं...
लई किरकिर असत्या त्यांची. केला होता हा, हा. घ्याल घ्या तुम्ही घ्या, घ्या.
इ हा. थांबस आ...
मग तुमच्या इकडं बिस्किट तेन करायचं मशीन हाय काय वो?
नाही विकतचं मिळत्यात की, बिस्किट नाही कधी ईकडं असं. बाहेरल्या गावात असेल आमच्या इथे जास्त जवळपास नाही बघा.
ते असतयं की गव्हाच्या पिठाचे.
व्हयं-व्हयं ते करत्यात कि व्हय घरगुती काय काय.
गव्हाचं पिठ द्यायचं, अ गाईचं तूप द्यायचं आणि आपण म्हणजे चांगलं असतयं ना गायचं तूप असं त खाल्लं जात नाही जेवणा तिनं म्हणताना बिस्कीटात घालायचं गायीचं आणि दूध पण गायीचंच घालायचं.
छे किती सांगण्या बग
म्हणजे हे हुतयं हो असं तस खाल्लं दूध पण खात नाही दह्याचं पातळ असतयं म्हणून.
व्हय काय.
हा.. तुमच्याकडं पातळच असतय ना गाईचं? हा म ते खात नाहीत त्याच्यामध्ये बि स्कीटमध्ये घालून मी पणं आणलेलं एक -दोन वेळा करून चांगली होत्यात बिस्किटं. होय एक डब्बावर होत्यात. एक किलोत, डबा भरून होय जास्त होत्यात.
तिकडं कुठंच नाही.
नीट बस इथं कुठं जवळ पूजा म्हणत्या, बहीण म्हणत्या कुठं साइटच्या गावात हाय वाटतं म्हणून.
हा. हा. हा. पोरासनी बरं पडतंय नाई मैद्याचे बिस्किट देण्यापेक्षा गव्हाचं बिस्किट. दोन बिस्किटं खाल्ली की पोटचं भरतयं. एवढीशी मोठी बिस्किटं असत्यात.
व्हयं.
हा आ.
मस्त आहे क्लाप हां. हा.
तुपानं आणि बिस दुधानं असं पौष्टिकच हुतयं की, हां..
हीन ती...